नमस्कार.
नमस्कार.
आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत- जो प्रत्येकाच्या आयुष्यात अत्यंत महत्वाचा आणि- वेळेचे व्यवस्थापन. अनेक लोक म्हणतात की माझ्याकडे वेळच नाही. पण खरोखर वेळ कमी की आपण त्याचा योग्य उपयोग करत नाही. आज आपण याच विषयाचे सखोल विचार करूया.
हा विषय खरोखरच प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे. वेळ ही अशी गोष्ट आहे- जी श्रीमंत, गरीब- विद्यार्थी, कर्मचारी, व्यावसायिक सर्वांना सम्मान- प्रमाणात मिळते. प्रत्येकाला दिवसाचे चोवीस तास मिळतात- फरक एवढाच असतो, की काही लोक त्या चोवीस तासांचा उपयोग- योग्य करू यश मिळवतात. तर काही लोक वेळ वाया घालवून नं - तर पच्छाताप करतात.
अगदी बरोबर. पैसा हरवला तर तो पूर्ण कमवता येतो- आरोग्य बिघडले तर उपचार करता येतात. पण एखादा गेलेला वेळ पुन्हा कधीच परत येत नाही. म्हणूनच- वेळेला जीवनातील सर्वात मौल्यवान संपत्ती म्हटले जाते.
होय. अनेक वेळा आपण एखादे काम- उद्या करू असे म्हणत पुढे ढकलतो. पण तो उद्या अनेकदा कधीच येत नाही. अशा- सवयीमुळे छोट्या छोट्या कामांचा ढीग - तयार होतो आणि मग ताण वाढतो.
हो अगदी बरोबर. विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे जास्त दिसून येते. परीक्षा जवळ आली की अभ्यास सुरू करायचा. असाय- मेंट शेवटच्या दिवशी पूर्ण करायची- प्रोजेक्ट ची आठवण डेडलाईन ला यायच- जर वेळेचे नियोजन आधीपासून केले असते तर ही घाई झाली नसती.
हे फक्त विद्यार्थ्यापुरते मर्यादित नाही नोकरी करणारे व्यवसाय करणारे गृहिणी शेतकरी सर्वांसाठी वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. योग्य नियोजनामुळे काम वेळेत पूर्ण होते. ताण कमी होतो आणि जीवन अधिक संतुलित होते.
अगदी बरोबर पैसा हरवलात तर तो पुन्हा कमवता येतो आरोग्य बिघडला तर उपचार करता येतो. विद्यार्थ्यांच्या बाबतीत जास्त दिसून येतो आपल्याला पूर्ण जनाने वेळेचे महत्त्व अनेक मधीमधून सांगितले आहे. बेळ गेली की पर परत येत नाही ही म्हण आपण.. लहानपणापासून एकत आलो आहोत. तिचा अर्थ आजच्या धावपळीच्या जीवनात अधिक स्पष्टपणे समजतो.
होय कल्पना करा एखाद्या विद्यार्थी दररोज फक्त दोन तास मन लावून अभ्यास करतो. वर्षभरात त्याने किती ज्ञान मिळवले असेल. आणि दुसऱ्या विद्यार्थी वेड वाया घालवत राहतो पण शेवट आठवड्यात अभ्यास करतो दोघांच्या निकलात नक्कीच फरक दिसेल.
हो अगदी बरोबर आजचा वेळ अ अगदी बरोबर अ वेळेचे व्यवस्थापण म्हणजे फक्त घड्याळाकडे पाहणे नाही तर त्याचा अर्थ आप आपल्याला कामांना योग्य प्राधान्य देणे महत्त्वाच्या गोष्टी आधी पूर्ण करणे आणि अनावश्यक गोष्टीवर वेळ वाया जाऊ न देल नेहा आहे
अगदी खरं काही लोक दिवसभर खूप व्यस्त असतात पण दिवसाच्या शेवटी त्यांना वाटतं की काहीच महत्त्वाचे काम झाले नाही. कारण व्यस्त असणे आणि उत्पादक असणे यात मोठा फरक असतो.
हो बरोबर आजच्या काळात मोबाईल सोशल मीडिया गेम्स आणि सतत येणाऱ्या नोटिफिकेशन मुळे लोकांचा बराच वेळ न नकळत खर्च होतो काही मिनिटासाठी मोबाईल हातात घेतो आणि तासभर कसा निघून जातो. हेही लक्षात येत नाही.
म्हणूनच वेळेचे व्यवस्थापन म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेण्या कला देखील आहे आपण आपल्या सवयी बदलल्या तर वेळ आपल्यासाठी काम करू लागतो.
अनेक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्याचा अभ्यास केला तर, एक गोष्ट समान दिस त्याच वेळेचा आदर केला आणि प्रत्येक दिवसाचे नियोजन केले. शिस्त पाळली आणि महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले.
होय, यश हे एका दिवसात मिळत नाही. ते दररोज वेळेचा योग्य उपयोग सातत्य आणि शिस्त यामुळे मिळते. वेळेचा आदर करणारी व्यक्तीच आपल्या धैर्यापर्यंत पोहोचते.
अगदी बरोबर बोलले तुम्ही आपण वेळेचे व्यवस्था आपण शिकलो. तर केवळ अभ्यास किंवा कामच नाही तर कुटुंबासाठी वेळ स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ साठी वेळ आणि विश्रांतीसाठी वेळ सहज मिळू शकतो.
हो. त्यामुळेच वेळेचे व्यवस्थापन हे फक्त यश मिळवण्याची पद्धत नाही, तर आनंदी, संतुलित आणि समाधान काळक जीवन जगण्याची गुरु किल्ली आहे.
आजच्या पहिल्या अ वेळ समजून घेतले आणि आपले वेळ कळत नाही. ह्या काय आहेत? त्यावर उपाय काय आहेत?
हो एक गोष्ट लक्षात ठेवा. वेळेचा आदर करा. कारण वेळच आयुष्य घडवते.
बरोबर आहे. अगदी बरोबर अनेक लोक सकाळी उठल्या बरोबर मोबाईल हातात घेतात. फक्त पाच मिनिट म्हणून शोजन अ पाहायला सुरवात करतात आणि कधी अर्धा तास किंवा एक तास निघून जातो. हे कळत नाही.
हो. हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे. माझ्या मते वेळेचा अववाप्य हा अचानक होत नाही. तो आपल्या छोट्या छोट्या सवयीमुळे हळू हळू होतो. आपण त्याकडे फारच लक्ष देत नाही. पण दिवसा च्या शेवटी लक्षात येतं की, बराच वेळ हातातून निसटून गेला आहे.
अगदी बरोबर. अनेक लोक सकाळी उठल्याबरोबर मोबा ईल हातात घेतात. फक्त पाच मिनिट म्हणून सोशल मीडिया वापरायला सुरवात करतात. आणि कधी स्वतःच अर्धा तास किंवा एक तास निघून जातो. तेही कळत नाही.
होय, मोबाईल हा स्वतःमध्ये वाईट नाही. पण त्याच्या अतिरेकी वापर निश्चितच वेळेचा मोठा अपव्यय ठरतो. सतत येणारे मेसेज, व्हिडिओ, रील्स आणि नेटिव नोटिफिकेशन आपले लक्ष विचलित करतात.
अगदी बरोबर दुसरे एक मोठे कारण म्हणजे काम पुढे ढकलल्या गेलेली सवय आणि जण म्हणतात आज नाही उद्या करतो. पण उद्या पुन्हा दुसरा कारण सापडत. अशा प्रकारे कामाचे ढीग वाढत जातो.
बरोबर, ही सवय सुरुवातीला साधी वाटते. पण नंतर ती ताण, चिंता आणि घाई याच कारण बनवते. काम वेळेवर केलं अस असत तर तो ताण निर्माणच झाला नसता.
काही लोकांकडे कोणीही कोणतेही नियोजन दिसत दिसत. दिवस सुरू होतो. पण आज काय करायचं याची यादीच नसते. मग वेळ कोणा त्या कामात गेला तेही समजत नाही.
म्हणूनच, दिवसाची सुरुवात नियोजनाने करणे खूप महत्त्वाचे आहे. अगदी छोट्या वहीत किंवा मोबाईलमध्ये आ ची कामं लिहून ठेवली तरी त्याचा खूप फायदा होतो.
आणखी एक कारण म्हणजे प्रत्येक गोष्टीला हो म्हणायची सवय अनेकदा आपण स्वतःचे महत्त्वाचे काम सोडून इतराचं सोशल मोठा मोठ्या कामामध्ये वेळ घालवतो.
होय, मदत करणे चांगली गोष्ट आहे. पण त्यासाठी स्वतःच नुकसान होता. कामा नये वेळेचे व्यवस्थापन म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेणे.
विद्यार्थ्यांमध्ये हे दिसून येते. अभ्यासासाठी बसायचं ठरवतात. पण मध्येच मित्राचा फोन, सोशल मीडिया किंवा टीव्ही यामुळे लक्ष विचलित होतं.
आणि नंतर. तेच विद्यार्थी म्हणतात. अभ्यासाला वेळच मिळत नाही. प्रत्येकात वे प्रत्यक्षात वेळ होता. पण त्याचा योग्य उपाय उपयोगच झाला नाही.
वेळेच्या अव अपव्यय होण्यामागे आळस ही एक कारण असू शकतो. काही वेळा आपल्याला काम करण्याची इच्छा नसते. आणि आपण ते पुढे ढकलतो राहतो.
पण लक्षात ठेवा प्रेरणा नेहमी आधी नंत तर नाही येत. एक अनेकदा आपण काम सुरू केलं की प्रेरणा आपोआप मिळू लागते. त्यामुळे पहिलं पाऊल उचलणं सर्वात महत्त्वाचं असते.
हो बरोबर धन्यवाद पुढील भागात आपण विद्यार्थ्यांचे वेळेचे व्यवस्थापन यावर चर्चा करूया चला ठेवते मी बा
नमस्कार.
नंतर बोलूया.